हो हॅलो हा येतोय ना हो येतोय केतले रक
हा बोल ना झार का जेवण
जेवण झालं तुमचं झालं
हो झालं पाऊस नाही काय नाही लय मारण्याची गरम आहे आज काय नाही का आज आम्ही वरण भात गेला होता
हो काय तुमच तुम्ही नॉन व्हेज खाता काय ग
अ हो खातो पण जास्त नाही कारण सासासराना अजिबात जमतच नाही ना
ह
म्हणजे वर्षातून दोनदाव त अस
अरे वापरे
म्हणजे आमच्या इथे एक जत्रा असते ना तेव्हा एकदा होत श्रावण महिना चालू व्हायच्या आधी एकदा होत बघ
हो
हा मग असं कुठं बाहेर वगैरे गेलं ना मग खातो किंवा कोणाचा बर्डे वगैरे असेल ना मग बाहेर नाही बिर्याणी करून आणायची अ काय होते घरात जर का नॉनव्हेज केलं ना आमच्या तस माहिती का तिकटा मिठा पाासून आमच्या आई काढून देतात तेला पासून आणि ते कशाला हात नाही लावायचा काय नाही ज्या कुकरमध्ये आम्ही शिजवतो ना त्याच्यावर ना पुढचा दीड दोन महिन्या तरी ते त्यातला भात खात नाय
अरे बापरे
हो दीड दोन महिने नाही जास्तच आणि त्या ताटामध्ये पण जेवायचं नाही छटा छोट प्लेटिं गेलाेतात. जेवत म पागत काय तर त्या गावी खालेलं असत. आणि आहे ना ते खाल्ल्यावर त्या इचका असं हे करतात ना जस त्या पण ल बठो पापच केले. अस हो कशाला हात नाही लावायचा नाय आहे त्यांच त्यांच पाणी बेडरूम मध्ये घेऊन जातात लग जातात फरशाच पुसा ते गॅस वाटत धुऊनच काढा कुठे असंच करा तसच करा मग आता आम्ही काय केले माहिती का असं वाटतं खाणं कमी आहे आणि त्याचा आवाज बरच होता त्याष आणायचंच नाय.
मग काय बाहेर जाऊनच खायचं मग
ऑर्डर देतो ते तयार होऊनच येते घरी मग असं बड्डे वगैरे असलं ना किंवा बिर्याणी ड दो काय नाही पण यज आणायचे ते ग्लास आणायचे सगळं
हो असं एक खरंय जस काय कोणतं लग्न कार्य नाही काय तसच असतंय आमच्यात.
प्रोग्रामच होतोय म चांगला.
हो आता उघं ह्या दोन चार दिवस झाले ते देवाला गेलेत म्हणून आज नुसता वरण भात आणि पापड तळेत. हो.
नाही त रोज अस जॉईंट फॅमिली आहे ना रोज पोळ्या भाकरी सगळ लागत आग आज काय झालं पोळ्या पण होते आणि भाजी पण होते आणि झा उद्या आता येतीलच ते सोमवारी गेलेले आहेत ना हैदराबा है हैद्रबाद केलं ते माझ्या नंदेला थोड ते दम्याचा त्रास आहे ना.
हा हा हा.
हैद्राबाद ते आखा मासा गिळतात वाटतं त्याने म्हणजे फरक पण पडतो तो ना मग त्या दोन वर्ष झालं त्या घेतायत ते.
काय गिळतात.
आख्खा मासा गीळायचा.
मासा.
हा मासा.
अगो मग पण नॉन व्हेज.
मग त्या खातात की आमच्या आई नाही गीळत माझ्या ननणंद बाई.
हो काय.
च्या आईने कधी गीळ म्हणतील हित मेलेलं बरं ते मासा गीळ
तेच मी म्हणते नाही म्हणजे काय होत ते त्यांना आजार काय म्हंटलिस.
हे अ म्हणजे श्वास घ्यायला कधी ते दम्याचा आजार माहितीय का तुला.
हा हा हा माहिती आहे हा हा.
प्रब्लेम आहे थायरॉइड चा पण प्रॉब्लेम आहे पण त्यांनी ते श्वास तेन ते दम्यासारखा त्यांना त्रास व्हायला लागलाय ना.
हम् हम्.
त्यांनी सुरुवातच आहे त्यांची पण मग ते कोणीतरी सांगित ल ते बरोबर सात जूनलाच जावं लागत तथ ते औषध घ्यायला. त्या माशाच्या तोंडा मध्ये म्हणतात बाई ते औषध टाकतात, आणि ते आखा च्या आखा मासा गीळायचा आणि मग ते पूर्ण आपल्या मध्ये फिरतो वाट औषध हे करतो.
जिवंत मासा?
जिवंत मासा बाई माझ्या नंदेला अजिबात गिळू वाटत नाहीत ते आमचे त्यांचे मिस्टर आहेत ना माझे न दावे.
त्यांना काहीच नाहीये पण त्यांना असं वाटत मी आधी गेळतो मग, तू गीळ म्हणून ते विनाकारण वासाय.
अरे बापरे अगो बा मला नव्हत हे माहिती का मी पहिल्यांदाच ऐकते.
नाही म्हणजे बऱ्याच आजारांवर म्हणजे तिथं विलाज आहे बर का पण तो इलाज त साच हे. आखा मासा गीळायचा म्हणजे तुमचा कोणताही आजार असुद्या. त्या आजाराच औषध त्या मासाच्या ह्याच्यामध्ये टाकतात वाटत.
अच्छा असेल मग कायतरी.
नाही चांगलं आहे बरं का ते आणि ते विशेष म्हणजे कसंय माहितय का वर्षातून एकदाच घयच आणि तेबी सात जूनलाच घायच.
हम्म हम् हम्.
यत्यात आगोदर पण. आणि फरक पण पडतोय मग ते हैदराबादला आता हे दुसरं वर्ष, त्यांच ते औषध घ्यायला जायचं. मग ते आपल्या आधी पण एकदा घेतलेलं, मग ते आईना अण्णाना म्हंटले होते चला म्हणून तुम्ही पण.
जायचना मग फिरून आला असतात.
आम्हाला नाही म्हंटले. आई- अण्णा. माझ्या सासू सासऱ्यांना नेले.
हो काय? हा, हा, हा, हा, ह.
गेले फिरायला. आम्हाला काय म्हणतात. आम्हाला म्हणतील फिरा तुमच तुम्हीच. आम्हाला कोणय फिरायला.
अ अ उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे असं जाता का नाही फिरायला?
कुठच नाही बीड जिल्हा सोडणे नाही.
का ग?
त्या जेंट्स लोकांना आवड तरी पाहिजे, माझ्या मिस्टर ना अजिबात लग्नाच्या आधी बी अरे आता लग्न झालं ते म्हणतात, मी लहानपणी सुद्धा कधी कुठे एक रात्र मुक्काम नसेल केला.
अग तिथले जे लोक असेयत ना, अजिबात जस काय ही सीमा अजिबात ह्याच्या बाहेर जायचंच नाही. त्या पोरिसोबतच करायच. म इथले बरेचसे आसे आहे की जे इथल्या इथंच म्हणजे पोरी पण हिथंच देतात, लग्न बी हथंच करतात, सुना बी हिथल्याच करतात.
अवघडय मग, अजिबातच नाही बाहेर पडायचं.
हो मला वाटतं, मी अ आमच्या गावाकड तर मी एकटीच म्हणजे अशी घर लांबून आलेली बाकी सगळे गावातल्या गावात येतं.
आणि त्या बीडमध्ये पण पोरी पण हिथल्या हिथेच येतात, ते पुण्याला वगैरे तर त्यांना खूप असं लांब वाटतं.
हा नाही आणि पण मग कंटाळा येतो ना ग ग त्या वर्षभर व्यक्त घरातल्या घरात घरात
मग काय तो पण नाहीय ना ग, त्यांना तरी कुठं? नाही बाई आवड आणि आप किती वेळा म्हणायंच सारखं, न्या फिरायला, न्या फिरायला आता कंटाळले म्हणून म्हणून. तर मी म्हणतच नाहि काय
जाऊ दे, आता काय जरा पोरं मोठी झाली का आपलं आपणच फिरायचं स्वतःच स्वतः
आता झालेत मोठे, मग आता त्याच्यामध्ये पुण्याला आले होते ना.
हा तेच मग तुम्ही चांगलं फिरलात, आत्ता उलट.
फिरले बाई मग आणि ते मला आता म्हणत होते. मे महिन्यामध्ये आपण साताऱ्याला जाऊ, मला सांग साताऱ्याला मरणारच ऊनय. साताऱ्याला फिरायला जात ह्य दिवसात. मी म्हटलं, डिसेंबर महिन्यात वगैरे ठीन ठीके ना तर मला म तू अशीच कर जेव्हा चल म्हणतो ना तेव्हा येत नाही म्हटलं तुम्ही बी मी चल म्हणतोय ज्या वळी मी नाही म्हणते. आता उन्हाच म्हणल्यावर साताऱ्या मरणाच ऊन असेल मनल. तिकडे जाऊन काय बगायचंय म्हटलं. आणि तिथले जे स्पॉट आहेत ते बघायला. हा कशाच काय आता तिथले जे स्पॉट आहेत बघायला ते पावसाळ्यातच आहे ना ते ठोसे धबधबा किंवा ते कास पठार वगैरे. ते पाऊस बघण्यासारख आणि ते ऑलरेडी मी बघितलेलंय ग. सर्वज्ञच्या बडेला गेल होतो ना आम्ही. त्यावेळेस, सागरचा मुलगा नाही का? त्याच्या पहिल्या बड्डे ला आम्ही सगळे साताऱ्याला गेलतो.
हे कुठे आलं ग ते? आपलं स्वामी समर्थांचं, ते पण सातारा साईटलाच आहे का?
नाही हे इथ सोलापूर जिल्ह्यात. अक्कलकोट ना?
हा हा. ते अक्कलकोट हा बरोबर मी जाऊन आले ना आत्ताच. सोलापूरला आहे का?
सोलापूर ला अक्कलकोट म बार्शीतून तर लय जवळ एक दीड तासातच पोहचतय. मला बघ ना आज अजून जाण नाही झालं सगळे म्हणतात स्वामी म्हणजे स्वतःहून अस बोलवन हे त्यांच मी तर म्हटलं मला तर योगच नाही आटो मी किती झा नसत म्हणते मला जायचंय, जायचंय, जायचंय मी एवढे बार्शीला जाऊन येते तिथं पण म म्हणते ते बर का आपण जाऊ अक्कलकोटला पण अजून योग नाही याला आणि आता माझा बड्डे झाला ना त्यावेळेस आम्ही खास ठरून गेलो होतो की तुझा बडे पण होईल आणि तसच मग अक्कलकोटला पण जाऊत नेमकं मला पिरियडस आले त्यावेळी हो आणि म्हणजे बघ ना कोणकोण किती लांबून येतात आता मामी वगैरे रोहावून येतात अगं दर्शनाला
हा तेच आता ही पण गेलेली कविता.
अस आहे का नाही म्हणजे बऱ्याच जणांना असले अनुभव येतात ना त्याच्यामध्ये मनानेच येतात आता माझे मिस्टर पण नाही का अक्कलकुटला जातात पण मित्रांसोबतच जातात.
ि तित
दोघ तिघ जण मित्र आहेत. ह्यांचं नाव विनोद आहे एकाच राहुल आहे. आणि अ एकाच नागेश आहे ना तर त्यांनी त्या ग्रुपचं नाव काय दिलं माहित आहे का विराणा. विराना हा आणि ते तिघच जर आहेत त्या ग्रुपमध्येध्ये आणि ते तिघच जण जातात त्यांचे ते तिघच जण जातात. त्या अक्कलकोट ला.
हा बाकी कोणाला ने ने ना नाही काय नाही काय काय अर मी कधीतरी बघत असेल ना त्यांच्या ते ग्रुप म्हला हे अस का मला क वात आम तिघांच नाव एकाचं विनोद, एकाचं राहुल, एकाचं नागेश म्हण वी राणा झालं ते म्हंटलं तुमच्या सारखंच नाव बी दिलं वीराना.
सुचलं बरं त्यांना
आणि असे पण दुसरीकडे फिरायला जातात पण त्यांचे त्यांचे डॉक्टर लोकं वगैरे असतात ना त्यांच्यासोबत जातात अगं फिरायला आ त उग मी त्यांना सारखी म्हणते ना तुम्हाला, आमच्यासोबत नको वाटतं आणि त्या सरांसोबत जाता आता तिकडं जाणं बंद केलं आहे, डॉक्टर आहेत ना त्यांच्यासोबत जात नाही.
हा, नाही त्यांचं कसं होत ग फिरणं आणि जॉबवर जातात ते च्यामुळं ते घराच्या बाहेरच पडतात ना आपल्यालाच घरात राहायला लाग
हा, म आणि लयच म्हटलं ना लय फिरायचं फिरायचं मला काय म्हणतात, हा रूम मध्येच फिर एक मार एक चक्कर झालं फिर
अशा म्हणतात कधी काय तुम्हाला फिरायचेय ना, ठीकय एवढी मोठी रूम आहे आपली फिर या रूम मध्ये. काय फीरायचंय ते अगं नावासारखेच येते असे दिसायला शांत दिसतात म इतर लय म्हणत अस ते विनोद नावासारखेच आहेत हो असे नॉर्मल असं बोलतच नाय ते बी कोणाला पण
थ आप थांब आपला कॉल झालाय पूर्ण, आता तू परत लाव.
अच्छा ठीक आहे ठीक आहे, ठेऊ का मग?
हा.